हा
ते काय म्हणाल्या मम्मी
काय
मम्मी काय म्हणाल्या
काय नाही जेंचा तेंचा विषय झालय जरा
हम्म असलं बी बोलाय चालतंय इथं आपलं दहा मिनटं कवर्ह करायचं
ह, ह, ह काय नाही विषय ते मा मामा र आहे नुसतं खोटं बोलालय मम्मी वर आता तर म्हटला फोन लावलेली मम्मी
हम
मग तवा फोन उचलला आणि म्हटला की अ बोल की म्हंटला बोलला काय, काय झालं विचारला वारायला ते बोलवायला गेलतो त्याच वेळेला तवा मग ही सांगितली अ असं, असं बोल अस काय नाही बोलवून नुसता अस तसं बडबडली
ह
मग अ त्याच्यानंतर ह्यो म्हणाला पहिला अ काय नाही कुठायस आहे विचारली घरातय श्री फोन देऊ काय ला मग नको नको म्हण मम्मी म हेंचा आणि कायतर विषय झालं वाटत मग अ मी म्हटली की अ हे काय अ असल्याच काय तुम्ही काय करताय कुठ जाताय काय करताय मला सगळं माहितच आहे तुमचं असं म्हटलीय मग तस हा असं तस म्हंटल्यावर म मग आणि म्हणटली अ आणि म्हणटली कुठायस विचारली परत आणि नाई, नाई बाहेर आहे मी बाहेर आहे नंतर फोन करतो घरला गेल्यावर म्हणू असं म्हंटला
मामा
आणि हा आणि काल काय झालं माहितीय
हा
मग मम्मी फोन लावल्या नाई आणि म्हणतोय म्हटलेला हा ममी फोन लावून सांगाल की रे असं झालं कसं झालं वारलेला एक्सपायर झालेला असं तर सांगितली आहे हो सांगितल्यावर म्हणतोय आता मला काय सांग न कस म कामात आहे तर बोलूया म्हटला दूध आणाय चाललो म्हूनन खोटं सांगीतला आणि मित्रांबरोबर पार्टी करायला गेला
पार्टी केला पार्टी करते मामा
हा मामी बरोबर गेला नाहीपटलं नाहीस का मा्मीचं
खरं शॉप शॉपिंगला गेलती नव्ह मामी
कुठे कालचं कालच विचारलंय डोमिनोज पिझ्झा चीज ब रेड परत फ्रेंच प्राईज तुला टाकले नव्ह ते
नाही, नाही मला फक्त ते शॉपिंगचच होतं
हा आज टाकल्या बग मला टाकल्या
ह टाकान ती आता
ते ना मग करंट फेअर ड्रामा उठलाय तुझा
माझा ड्रामा
मग
तुझा, तुझा ड्रामा बघनास.
थँक्यू, थँक्यू मला माझा ऑलरेडी फेवरेट आहे. आणि आता सध्या तर अस म्हटलास तर ते अ नाईन टेन स्वाक्स असं काय तर हाय ते मला लई आवडतय त्या मुळं
तसं बघण्यापेक्षा कनी त्यापेक्षा कुठला आपण ड्रग इन्स्पेक्टर व्हायलय काय शिकायला लागतय किंवा जॉब कुठलं करायला काय शिकायला लागतय हे जर बघितलीस तर तुला वाटत नाही असं जरा चांगलं होईल
वाटत ओ पण कळत पण मन वळत नाही असा विषय आहे ना
काय झालं?
कळतं पण मन वळत नाही असा विषय आहे ना.
मन वळल की आयुष्य वळल की
ते नव्ह आज काय जेवणाला मग आज मी आलू पराठा केलोय
मग सांग रेसिपी तेजी?
आलू पराठाला काय पपांनी ऑलरेडी आलूच बेस करून ठेवलेली. म जस्ट फील केले आणि त्याला लाटले आणि आज बि थोड शाळेत हाय ते मी आता मोकळी झाले
तेवढंच
या टू अँड हाफ पराठा अ वन बावला, वन बावला
ते नाही किती पण लोक हाय मग त्यावर
तुला हवे असेल तर आणू शकतोस.
मोठ पाकीट आणू काय छोटं आणू?
छोट आण तुज्यापुरतं सपक केलय तिकट काय केला नाय.
हा छोटं म्हणजे आधी आणत नव्हतो काय आपण फ्रीज मध्ये ठेवत होतो.
ते नव्ह मग आपल्याकड आता भरपूर वेळ हाय कणी.
होय
मग तुझी तुला जे बोलायचं होतं ते बोलू शकतोस काय तू ह्याच्यावर पण.
म्हंजे आता बोलायचं होतं
हे किती वेळा आला तुला सांगतो आता माझं मन मोकळं होई ना म्हणालतास नव्ह
ते कॉल ऐकत्यात रेकॉर्डींग करत्यात
हो का तुझा तो पी कलर चा शर्ट खूप छान आहे, तो तुला छान दिसतो.
हो का?
हा, तुझी सध्या गर्लफ्रेंड वगैरे आहे?
नाही. हॅलो.
हां येतंय का आवाज?
हो येतोय की.
ठीक हाय माझं तर थोडं कसं हाय माहीत का मोबाईल थोडा प्रॉब्लेम माझ साऊंड कड, म्हणजे तुम्हाला येत नसेल, पण मला तुमचं साऊंड येतं फक्त हळू आवाजामध्ये येतात दॅट्स द प्रॉब्लेम, मोबाईल
मग काय करायचं, अरे ते नव्ह
हम्म.
अ थोड्या दिवसांन जाणार आहे आता जरा म्हणजे काय झालंत ह्याच आठवड्यात जायचं होतं राहिले आणि ते पुण्याला जायचं म्हटलो नाही काय मी
वर्गात.
आता बहूतेक दादाला पण कळालेय ते. सांगितलं नाही रे ते गल्लीतलं एक, दोघ जणं गेलयेत.
हम्म.
मग ते दोघ जणांना का नाही विचारले त्यांनी बोलल्यात होतं.
असुुदे, असुदे
मला म्हंटला तू जॉब पण करणार आहेस काय मग ते अक्षदाला सांगतो त्याला ओळखीच्या हायेत म्हंटला. मग मीच म्हटलो थांबाबा जरा नॉलेजमेंट जरा करूंदे. होऊदे पण ते नाही
सांगून ठेव म्हना सांगून
झाऊदे नाही मी आता काय नाही, जमलं तर म्हणणार आहे. आणि त्यांना पण सांगितलं का तु कुठला जॉब करणार आहे ते?
हा.
कुठलं पारलेजी कंपनीच मध्ये म्हणत नव्हतो काय?
हां.
ते काय विषय आहे दहा ते दोनच आहे आणि पेमेंट वीस आहे. चांगलंच आहे की रे मग. तेच की आणि काली लोड पण नाहीय. भारीच आहे काम मग. अन ते नाही आता म्हणे जाणार आहे तिथ का नाही विचारलय दोघं तिघांना कोणच म्हण सांगाना की बाबा हे झालं म्हंजेच वयकीच कोण निघना म आता शेव की पर्याय म तिथ जाऊन इन्क्वायरीज घ्याला पाहिजे.
ऑप्शनच नाही.
मग आता तिथं जाऊन इन्क्वायरी घ्यायचं म्हटल्यावर तिथं एक दिवस राहायला पाहिजे आता तिथं एका दिवसात तर कायच दुपारी जो गेलो आणि संध्याकाळी पण आल असं तर नाही होत.
हम्म. ऑप्शन नाही करायचं काय?
जाऊदे आता.
बघायचं काय आपण त्याला ऑप्शन बघू
म्हणाले संध्याकाळी जायचंय आहे, बसायचं सकाळ परत पोहचते. दिवसभर काय असेल ते आवरायचं रात्री परत बसायचं.
कोण माने ओळखीच नाही तुझ्या?
अगं माय मित्र एक हाय.
हम्म.
क्लासमधला तो येतो म्हटलाय माझ्या बरोबर काय माहीत तो येतोय का सगी चौघजणच येतात.
हम्म.
त्यो आला का नाही कसं त्याला तिथलं माहित आहे ना सगळं कुठली, कुठली गल्ली कुठे गेल्या.
हम्म.
मग त्याच्यावर जाऊन मी तिकडे जाऊन उच्चारून दे येऊ शकते आणि त ते जर बोलते पण ग बरोबर.
हा.
काय असेल ते तुही बी बोलतोय मी पण बोलणारा हाय. बरोबर बोल ना मी गेम करू शकते चांगलं कुलं तर हुडकून माझं तर मध्ये क चांगलं उरल तर समज युस्तोपर्यंत वेट, वेट करायचं न्हायच नाही खरं ओकेच वाटलं तर तिथल्या तिथे डन करून रजिस्ट्रेशन ची फी भरून युज म्हनायलोय मी.
हम्म चालतय की
ऐक आठवड्याचा टाहळून टाकू हे पप्पांचे एक दवाखान्यात लागले ते एक टेन्शन आली मला नाही तर सगळं झालंयच माझं तिन शेदोकांना
हम्
आता आठ दिवसां आणी बोलवलेत न्हव.
होय.
हम् ते तेवढं झालं क नाही खरं आता ते आठ दिवसांनी त्यां गेली तर आणेत ना आता असं आ दोन दिवसांना ड्रेसिंगला जा दोन दिवसां ड्रेसिंग जा. हे आसाय. आता तेच काही कळ ना मला करू काय नको.
बघे विचार करा तर मी तर कशीच तुला सांगा.
नाही नाही कसं जायचांगू मला तर ह आठवड्यात म्हटलं तर ह आठवड्या मला शांत बसायला पाहिजे.
हम्म
आणि ह्या आठवड्यात शांतपासून जर मी पुढच्या आठवड्यात जायचं म्हटलं. तर काय माझ उलट चांगलंच आहे खरं जेवढं लवकर करेल तेवढं पण चांगलं असं झालंय. तट लेट केलली की अजून ते लेट होणार. पण बाकीचे काम तर आव न असतो आणि ते ना म त ई डब्ल्यू च सांगाल तर ब
हम्म
ते ई डब्ल्यू स तर निघनार नाही वाटायल कारण उद्या लास्ट डेट आहे.
हम्म
आणि इन्कम सर्टिफिकेट अजून निघलं नाही आहे ते दोन ओ टी पी येत नाहीत काय.
हा
एक एक च ओ टी पी आलय.
होय आज यायल पाहिजे होतं संध्याकाळ पर्यंत
एक आहे ते आता संध्याकाळ पण देणार. आणि ते झाल्यावर दुसरं मग आणाय जाणार मग ते आणल्यावर ईडब्ल्यू एस चढणार मज ईडब्ल्यू चा टोकन तिथे जाऊन देणार सगळं लढत जाई.
आधीच सांगून ठिवायच रे मग.
अरे मला कुठ माहिती इनकम रजिष्टर इनकम सर्टिफिकेट लागतच नाही.
ऊ हु
ह आणि डब्ल्यूस च काय मला सीनच काय कळाला नव्हता डबल्यूस खर म मायनॉिटी पण भरली मी ऑ्शन सनसोलिटि
त्या कॉलेजमध्येध्ये जाऊन भरायलं लागत ते सगळंच सजले करणारस तस लागणार नाही खरं कॉलेज म भरणारच लाग
एक मिनिट परत कॉल लावतो
ठबुश